हॅलो हॅलो. हॅलो. किती झालेय मग त्या बरं . हो आला तुमचा मोबाईल कुठे आहे मला मोबाईल हे इथं टेबलवर आहे. हा बोल.
ठेवली का पेन्सिल?
थांब थांब मला ते तिकडचा रूममध्ये जाऊ दे इकडं आवाज येत नाही ना. हां बोल.
हा बोल गं.
काय चालु आहे झाले जेवण?
आताच खाल्लं तुझं झालं का?
हो काही नाही ते मांजरीचे पिल्लं आहे भिंत ते. आन आ उद्या जायचंय ना चंद्रपूरला. ते मांजरीचे पिल्लं धरले तिकडे आन जाऊन सोडले.
तिथं पण मा
नाही नाही ते गावरान पिल्ला आणले होते एका मा मांजरीना.
अच्छा अच्छा हां.
हा.
हां.
काय
काय म्हटलं?
काही नाय.
हा हा .
हाव.
वर चालली मी थांब. आं अगं मी जिम ला चालली ना.
हा वर्कआउट चालू आहे अच्छा बारकं व्हायचंय का?
. नाही म्हटलं लावून द्याव मंग कसं चेहऱ्या चेहऱ्या ही जरासा हे होते ना.
हा.
हा म आम्ही चाललो नंदिनी आणि मी दहा पंधरा दिवस झाले. हा पाय हात जे दुखू राहिले की बस रे बस.
हम्म तू मम्मी रील्स टाकली होती ना.
हा डान्सची का?
हा
हो
तो कर म्हणली.
करशील का मग?
करत ना.
काही विषय
हम्म ह आम्ही आता रविवारी चाललो, हाअं
कुठ चालली?
अमरावतीला कप शॉपिंग करायला.
अच्छा! काय घेणार आहे साडी-?
हा ते ग्रीन कलरची साडी घेईल ते देतात ना ती आणि ते लेहंगा ते म्हणत होते त्यां त्यांची ते तो जो पोरगा आहे. त्याची मावशी येवल्याला असते.
अच्छा!
तर मग त्यांच्याकडे ते हे आहे त्यांच येवल्याची पैठणी फेमस आहे ना. तर मग ती पैठणी त्यांचे ड्रेस वगैरे त्यांच सगळ काही याच शॉप आहे. तर मग त्या म्हणे तस तर लेंहगा घे म्हणे मी म्हटलं नाही म्हटलं नाही माझ्या मामाची मुलगी आहे म्हंटलं तिच्या शॉप मधला घेईन घेते म्हंटलं मी.
तू लेहंगा घेणार ये?
लेहंगा नंतर केक कट करायसाठी. आणि डान्स समजा त्यांच्यावर हाय ना. केक कट करताना चांगला वाटते ना लेहंगा.
हम्म
हम्म
मस्त वाटेल. कोणता कोणता डान्स बसवले?
डान्स अजून बसवलेच नाही. वहिनी वहिणी म्हणे आता बहिणी तिकडे गेलेल्या आहे ना आता ते चालत नाही तर तोंड बघायला एकमेकांच.
काहून.
त्यांची पहिली हे आहे ना काय म्हणतात त्याला आ आज सन होता ना.
गुरु पौर्णिमा.
हा ते पौर्णिमा पहिली याची आषाढी काहीतरी काहीतरीच आहे बाई ते. तर मग तेव्हा चालत नाही तर त्या माहेरी. हा माहेरी गेलेले आहे तर तीन दिवस चालत नसते पहिले पहिली असली की.
लग्न झाल्यानंतर पहिली असली की, मग त्या कि मग करू तयारी सगळी चालू.
हा... मग दादा.
समान आणनलं?
हा.
हम्म.
मस्त असा युनिक कलर घे.
अ अगं लेहंगा माहितय का मी आताच रविवारी गेली होती याला वाशिमला तम हा कशीच्या दुकानातले बघितले पण ते काही मला आवडलेच नाही सगळे असे कॉमनच वाटले.
हा ते असे चपटे चपटे नको घेऊतू सजलदादाच्या लग्नात चपटा चपटा घेतलात. ते अस नको घेऊ मस्त अस हे घे घेरवाला.
हा. तर एका हाय ना तीच्या दुकानात नवीन होता, म्हणजे ते त्याचा ब्लाऊज पण शिवलेला नाहीये आणि तो स्टिचेस नाही केलेला आहे. तो आणला तेव्हापासून तसाच आहे तर मग तो चांगला वाटला त्याच्यावर मोर वगैरे आहेत. फोटो आहेत ना काढलेले? तर मग तो आहे तसा तो फुगणारा आहे म्हणा पण आपल्याकडे कॅन कॅन पण आहे. वहिणीनी जवळ हे कॅन कॅन.
हाव का ते खा मस्त हा.. कॅन कॅन माहिती आहे.
म्हटलं की मी कडेच त्यामध्ये एकदा विचारतो मग दे ते का बा इकडे नाही तर मग मी पाठवून देईल म्हणे वहिणी सोबत. आता ते पाठवतील मग.
नाही ते कॅनकॅन माहित का ऑनलाईन पण मिळतय.
हो कॅन कॅन आहे ना आमच्या घरी.
हा.
हम्म वहिनीची आहे ती जुनी.
हम्म फेब मध्ये लग्न मग, मला वाटलं डिसेंबर नोव्हेंबर मध्येच आहेत काय,
अरे हो पण ते कसं माझ्या कुंडलीमध्ये सांगितलय
मंगळ हा. हा.
हम्.
निकू दिदी विचारत होती मला कि कधी ये लग्न? म्हटलं डिसेंबर मध्ये आहेय वाटते, दिदी कशी म्हणते सगळे डिसेंबर मध्येच लग्न करा म्हणते.
काय काय?
हॅलो. दिदी ला सांगितलं मी निकू दिदीला की डिसेंबर मध्ये लग्न आहे वाटते ती विचारत होती, तर मग ती म्हणते सगळे डिसेंबरमध्येच लग्न करू राहिल म्हणते. मी पण केलं, तिच्या भावानी ही केलं,
हम्म, नाही म्हणजे डिसेंबरम ध्ये बघणार होते, पण ते कस म म्हणजे माझे सुद्धा दोन हजार सत्तावीस मध्ये सांगितलेलं आहे. माघ महिन्यात, म्हणजे तेव्हा केलं तर सगळ चांगलं राहील बा असं.
हम्म
मम्मी म्हणे तेव्हाच करू, त्यांना पण सांगितलं, ते म्हणे ठीक आहे मग, ह बघु म्हने तेेव्हाच कर
तू येणार नाही आहे का परभणीला?
नाही माझं ऑफिस चालू आहे ना.
हा मी एक तारखेला जाणार आहे.
हा.
हम्म
काय?
मी एक मी आणि दादा बस मग मी चालली एकतीस तारखेला.
मग तुम्ही तूू, तू आणि कोन.
दादा आणि दादा.
दोघेजण नंतर जाणार आहेत का?
हा मी कशी करणार माहीत का? उद्या बड्डे तर दोन दिवस, तर दोन दिवस चंद्रपूरला थांबायचंय. मग नंतर एकतीस तारखेला अं रात्री निघायचंय मग सकाळी मी सहा वाजता म्हणजे अ रात्री बारा वाजता मी इथं पोहचीन. अ चिखलीमध्ये मग नंतर सकाळी सहा वाजता बसायचं, बीड साठी मु बीडला पोहोचल्यावर लगेच दुपारची गाडी घेऊन परभनीला.
हां हां
हम्म
आयुष्य येनार हाय ना एंगेजमेंट ला.
हो येणार, अरे माहती आहे का त्याचे पेपर आहेत. पंधरा तारखेच एक आहे आणि सोळा सुट्टी तारखेला आहे. पण सतरा तारखेले पेपर.
हा ना
तो काय म्हणते, मी पंधरा तारखेला येईल एंगेजमेंट करून एंगेजमेंटच्या रात्री चालु जाईल चालू जाईन म्हणे पण मला ये ना आहेच म्हणे.
हो यास लागते मणा
तर म्हनतो मला येन आहेच.
हम्म.
हम्म
हम्म
मी कालच्या कालच पंधरा करून टाकले होते, म्हटलं आज बी करू पण हे आज- इकडे यावं लागलं ना म्हणून नाही केला.
हा हा
हम्म हम्म
सेट टॉप काढून ठेवलेत. तीन क्रॉप टॉप घ्यालतंत क्रॉप-
क्रॉप टॉप कसे आहेत ते टॉप?
एक, एक डीमार्ट मधलं आहे ते नवीनच आहे एक असं. टी शर्ट आहे ते घरात घालायचं. ते क तर मी घेतलं एवढं हेन आणि मग हाय ना ते झालं टाईट ठेऊन जाते पूर्ण, म्हटलं दोन दिवस ते मी एक घालून पाहिलं ना ते दुसरं घालूनच नाही पाहिलं. त्याच्या साईज काही नसतात वाटते. डि मार्ट मधून घेतलं होत तर मग ते आहे ना एकदम टाईट टच झाला तसच आहे त्याच लेबल पण नाही ये काढलेला.
बरबर टी शर्ट आहेत का?
हा एक टी शर्ट आहे म्हणजे टॉप आहे आणि एक अस तू घाल तर तसं आहे टॉप क्रॉप टॉप
अच्छा चांगलं आहे म मग हम्म चांगलंय मग
आता घालत नसतं का म्हटलं क्रॉपटॉप
घालत असतो सगळं चालू आहे मी थोडेसा बंद करतो घालणं.
तेच म्हटलं चांगलं आहे ते एक व्हाईट कलरच तर खूप छान आहे म्हणजे मला आवडते ते पण ते मी नाही घालत क्रॉप म्हणून
हम्म देव बी आला त मी क्रॉपटॉप घालन सोडणार नाही.
हम्म
माझ्या माझ्याकडे माहिती पूर्ण क्रॉपच आहेत एक बी फुल टी शर्ट नाही एक बी - फुल असं टॉप नशील कुर्ती तर नाहीच ये.
हो ना
हम्म पपू अन् तू कुर्त्या घेत जाय चांगल दिसत.
हम्म
पपू अन् तू कुर्ता्या घेत जाय चांगल दिसत. पण ती कुर्ती घ्यायला जातो पण ते क्रॉपटॉपच उचलून घेऊन येतो.
हे ना
हो
तेचा कुर्ता अन म्हणजे असं हे आपलं कुर्ता आणि पॅंट आहे ना.
हो हो ते नाही कायला वाटत
एंगेजमेंट ला काय घालणार आहे मग.
आहे मी घातले मण ते नव्हत माझी पोस्ट नव्हती बघितली तू कथ्था कलरच ते
हं हं बघितले
क्थ्या कलरच ते साडी आहे रेडीमेड
साडी हा हा हो बघितली बघितली.
मिे हा तेच घालणार ये.
हम्म छान वाटते
हा हा ते वहिनी मागत होती मला घालायसाठी. म्हटलं मी घालत आहे हो. म्हटलं मी घालत ये हा तू जाच.
मग
चालूच ये आता एका मागे एक लग्न चालूच ये म्हणलं एका मागे एक लग्न.
हम्म
हम्म नंदिनी दीदी करते का?
चांगले चांगले कपडे घेऊन ठेवा, अजून टाईम आहे लग्नाल.
हां थांब दोन मिनिट अ बोल तू बोल हा तू बोल
आ
थांबा आ दिल हे दादाला हे पाहिजे.
हाव हाव
तु कोणा सोबत गेली मग?
ओ दादा मला ब्रश आण न थांब माझं ब्रश करायचा ब्रश. नाही मी न आणलाच नाही.
हम्म
हम्म हॅलो
नाही नसल तर मग?
हॅलो
हा भरी बोल आ
हा कोणासोबत आली तू? आत्या अन तू दोघीच आल्या का?
बोल आता हॅलो
कोणासोबत आली म्हटलं आत्या आणि तू दोघी आल्या का?
हॅलो